बोला कशा हात. हॅलो आवाज येतोय का हॅलो.
हॅलो हा येतोय, येतोय. तुमचं तुम्हाला येतो का आवाज? हॅलो, हॅलो!
हा बोला की.
हा हा शुभ संध्याकाळ.
शुभ संध्याकाळ काय करताय?
काही नाही बॉ चहा नास चहा पाहुणे आले होते थोडेसे. ते थोडस नाष्टा वगैरे चालू होता. झाले हा! मग झालं तुमचं चहा वगैरे.
पाहूणे वगैरे यायचं म्हणलं की घर ते खूप स्वच्छ ठेवाव लागतं.
हा आणि आपल्याला पण चांगलं, आणि आजकाल स्वच्छ ठेवावंच लागत. लहान मुलं ते असल्यावर घर सारखं स्वच्छ ठेवावंच लागत ना. त्याच हूं.
आम्हालाही म्हणजे सं. तत घरी पाहुने ते येतात, त्यामुळ घर खरच खूपच स्वच्छ ठेवावं लागतं सतत.
हा परश्या म्हणजे लहान मुलं असं काही पण खाली पडल्याला वगैरे खातात ना ते.
हो ना हो.
पुन्हा मग ते त्यांना त्रास. म्हणजे इन्फेक्शन होतय, त्याच्या पुन्हा त्यांचा आजार. त्याच्यातच मग प आपण पण बेजार होतो, त्यांची तब्येत खराब होऊन जाते त्याच्यामुळे
हो ना, हो ना म्हणजे काळजी घ्याव म्हणजे आप पणच लहान लेकराची आपणच काळजी घ्याव लागत, ते कुणकड इकडं, तिकड जातात मग ते. काही खाली पडलंलं खातात.
होना, होना, होना, हो मग बाकी?
काही नाही.
तुम्ही कशी करताात घराची म्हणजे स्वच्छता रोज वगैरे पुसतात का? असं कां बाई हे तुमच्याकडे.
म्हणजे रोजचं, असं सकाळी झाडून वगैरे काढलं ना की मग लाई झोल वगैरे टाकून म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण सगळी कडल्या फरश्या स्वच्छ पुसून घेते.
हा हा हा हा.
म्हणजे कसं सकाळी, सकाळी घर स्वच्छ केलं की मग दिवसभर काही तेवढं टेन्शन राहत नाही.
आणि ते जरा असं आपलं स्वच्छ घर असल्यावर आपल्याला फ्रेश पण वाटत ना, प्रसन्न वाटत असं होत. हूं!
क्या वगैरे जे आहे काच, फर्निचर, वगैरे. ते सगळं म्हणजे कोलिंने स्प्रे मारून पूसून घेते. त्याने म्हणजे सगळे जंतू वगैरे जे काही असतात ना ते सगळे निघून जातात.
हा निघून जात्यात, निघून. पण आजकाल तर कस झालंय ते मॉप निघालेत. आणि आजकाल हातानी कुणाला नको वाटाय लागल.
होना, होना.
हूं कसं म बरेच प्रॉब्लेम येलेत. मग आकेल.
तुम्हाल शनिवार आहे बघा.
मंग बाकी तुमचं मग काय आणखीन.
काय नै बघ निवांत.
हम्म हम्.
आम्ही.
मग काय मग मेनू काय हे आज. आज जेवायला मेनू काय.
तुम्ही काय बनवलंय.
आज आम्ही वरण भात. वरण भात पोळी असंच. हम्म लहान लेकरं म्हणलं की वरण भात लागतोच. आणि मुलांचं कसं सकाळी डब्याला वे करावं लागतं. आणि आजकाल शाळेत पहिला तरी ऍ''--'' आपल्या वेळेस एवढं नव्हतं पण आजकाल शाळेत टाईम टू टेबल नुसार. हे न्या.
हा टिफिन द्यावं लागतंय.
हम्म आणि माझे दोन्ही मुलं शाळेला जातात त्याच्यामुळं.
हा हा.
हम्म.
दोघांचै वेगवेगळं करावं लागतंय का मंग?
हा ह्याला माझ्या लहान मुलांना थोडसं टिफि''--''
वेगळं बनवावं लागतं.
हा त्याला लहान मुलांना जमत नाही दोन आणि मोठ्या मुलीला तिखट लागतंच त्यामुळं टाईम उशीराहे त्याच्या मुळं.
हा बोला ना.
तिला ना मग कांदा टमाट ती खात नाही. त्याच्यामुळं तिला सगळं वेगळंच कराव लागतं आम्हाला लहानपणापसून असं. खातच नै कांदे.
हा हा, ते थोडं लहान मुलामुळे. हा हा ते पहिल्यापासून खाऊ घातलं की सगळे सवय पडते.
नाही नाही ना तिनं ज्या वेळेसपासून तिला कळत होतं ना म्हणजे तिनं एक दीड वर्षाची होती.
तेव्हा.
त्यावेेळेस पासूनच खात नाही हम्म. हो ना हो ना.
मग टिफिनला वगैरे म्हणजे भाजीत ते घालत नाही का.
ते थोडीशी ग्रेवी वगैरे केली ना मग खातीये. असं म्हणजे लक्षात येत नाही पण असं दिसलं ना तिला. मग खात नाही असं कांदा वगैरे ती.
हा हा,
हम्म असा प्रॉब्लेम आहे तिचा.
खात नाही कांदा वगैरे मध्ये टाकल्याला.
हा नाही माझा मुलगा तर ना त्याला हा नाही माझा मुलगा ना कांदा दे म्हणत असं कच्चा कांदा आवडतो त्याला पुन्हा असं कांदा तोंडी लावायला दे भाजीत पण कांदा दे असं खूप
ती केसांसाठी पण खूप चांगला असतो ते कांदा एकदम शरीराला पण थंड राहतो
हा पण पण नाही खाणाऱ्याला माझी मुलगी तर स्वयपाघरात पण येत नव्हती पहिलं तर कांद्याचं टर्पल लसणाचं टर्पल दिसतना येतच नव्हती स्वयंपा घरात हम्म म्हणजे तिला काय आहे क लहान म्हणजे असतय काय क त्या्याला पण आता काय माहिती पण आता थोडी थोडी सवय लावावी लागेल
हो ना ग्रेव वगैरे बनवल्यावर खाते म्हणल्यार मग का य ते म्हणजे खाऊ शकते
हो ना हो ना हो ना हो ना आ आजकाल खूपच आवघडय मुलांचे म्हणजे खाण्या
म्हणजे ते खातय ते त्यांना बनवून द्याव लागत नाही ते हट्ट करून बसतात लो
हा आणि त्यांना आजकाल बाहेरच जास्त लागतं ते कुठं कुरकुरे चिप्स पाहिजेत पुन्हा पिझ्झा पाहिजे हे बाहेरच पाहिजेत ना घरच नको पण माझ्या लहान मुलाला ना तुम्ही चॉकलेट पण द्या त्यांना खात नाही त्याला आवडत नाही जास्त काही बाहेरच बरं का त्याच हा त्याला नाही लागत काही आपलं भाजी पोळी भात वरण दिलं तरी त्यां म्हणजे व्यवस्थित आता शाळेत जातो तो अडीच वर्षाचाच आहे पण सगळा डब्बा खाऊन येतो तो असं म्हणजे त्याला काही त्रास वगैरे नाही
हम्म हम् हम्
हम्म आणि लहानपणी त्यांना असं खात नव्हता म्हणून त्याच ब्लड कमी झालं होत अ त्याच्यामुं ना त्याला त्रास होत होता मग आता झालाय व्यवस्थित त्यांना
हा हा हा
आणि मग त्या मुलीला ना काय ना ना कसं काही घाण खालचं वगैरे तोंडात घालत नाही पण माझी मुलगी काय कय काही पण घाल तोंडात घालायची तिला इतका त्रास व्हायचा मग इन्फेक्शनचा सारखं
अच् हा म्हणजे ते सारख काळजी घ्यावीस
हा आणि एकदा तरुण काय झालं तिनं मॅगी खाल्ली म्हणून निमित्त झालं इतकं पोट जर दुखत होत तिन इतकं रडत होती सगळ्या रस्त्यान दावाखान्यात पण रडू लागली म्ह थोडंस पोट हला त हे झालत तर ते डॉक्टर म्हणले होते मॅगी मग आम्ही त्यावेळेपसून मॅगी पण आणत नाही नकोच घरात हा ती पण चांगली नाही ना मॅगी पण
हो ह त्या मॅगी मु म्हणजे खूप लहान लेकरांना असं थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे मी पण खूप जणांच ऐकलेल की मॅगी बंद करून टाका परत अ प्लॅस्टिकच्या बॉटल मधलं पाणी
आ नाही आजच आणि ते बाहेर आजकाल लेकरांना सवय ते चिप्स खा कुरकुरे खा ते पण घरात आणू नये ते बरं का ते पण चांगलं नाहीये
नाही नाही ते पण खप हानिकारक आहे
हम्म ते उगं मुलांना वाटतं पण त्यान तरर किती त्रास होतो नंतर मुलांना
ह
हम्म मग आता तुमच्याकडे स्वयंपाकाची तयारी असेल
हो करायची आहे आठ तास म्हणजे चार वाजतास थोडासा नाश्ता वगैरे झालेला आहे आता कसं करू निमुळे म्हणजे थोडसं दिवस मोठा असल्यामुळे भूक पण लागते
हो ना नाही आता ला आणि पाऊस तर पडसं
खाऊन घेवू का
हो ना आणि पाऊस तर पडस ना झालाय
नाही नाही पावसाचं काहीचं नाहीये
खूपच अवघड
तुमच्या इकडे पण असचं आहे का ऊन
हा आमच्या इकडं पण इतकं ऊन आहे ना आणि गरमी तेवढीच
हो सगळीकडेच आता म्हणजे आजकाल हे वातावरण झालेलं आहे सगळीकडंचो
हो ना पाहिजे हो पाऊस म्हणजे पाहिजेच पाऊस पावसाशिवाय पर्यायच नाही
झालेला आहे
हम्म पावसाशिवाय पर्याय पण नाहीये
म्हणजे आतापर्यंत खरंतर पडायला पाहिजेत
हा हा लई पेरणीची आशा वाट बघायलेत शेतकरी कधी पाऊस पडतो की त्यांनीच म्हणजे रान वगैरे शेत वगैरे स्वच्छ करून घेतलेत आणि आता पावसाची वाट बघायलेत ते
हो ना हो ना पाऊस म्हणजे शेतकऱ्या जे जॉब करतात त्यांना तेवढी काही गरज नाही पडत पण जे शेतकरी आहेत ते फक्त शेतावर डिपेंड आहेत त्यांच खूप अवघड आहे
नाही हो ना त्यांच कसं म्हणजे असं त्यांचं शेतावरच सगळं जीवन अवलंबून असतं पिकलं तर त्याला त्यांना खायला मिळत नाही तर नाही असयं ना त्यांचं आणि शेतकरी आहेत म्हणून आपण आहेत नाही तर शेतकरी नसलेत काहीच उपयोग नसत पण आज त्यांना शेतकऱ्यांना मुली कुणी देऊ वाटनात मुली म्हणजे शेतकरीए शेतात पण ते आणि बघताना तर बघतात शेती आहे का पण त्यांना मुली त्यांच्या म्हणलं तर शेत आहे नको बाबा शेत करतयं मुलगा पण टाळतात लोकं बरेच
नको अम्
हम्म त्यांची मुलगी थोडी शेतात जाऊन काम करू शकते बघतांना तर बघतात शेत एवढं पाहिजे तेवढं पाहिजे करतात
हू हू हू आ,,, ते तर हाय बघ
चालतंय हो हो चाल ओके बाय
हो
दीसायला